रिस्पॉन्स कसा आहेस काय आहे तू कसा आहेस. हॅलो यशपाल. हॅलो! हॅलो! यशपाल हॅलो माझ्या कार्यप्रणाली मध्ये काही दाखव नाही पूर्ण झालेली. अ ते मी केलाय ना तुम्ही केल्यावर तिथे पूर्ण झालेलं दाखवतो, तुम्हाला डायरेक्ट तिथं जमा होतात. ते थोड्या दिवसांनी.
तर
युपी आय इड तुम्ही टाकले ह.
सरवळ काय होत.
ते. तुम्ही तिकडून मला केला तर मग ते त्यात ऍड होतं नाही तर नाही होतं. नाही तर डायरेक्ट रुपये ॲड होतात. जमा होतात. आसू ते आ. हा आम्हाला रुपया किती देण घे ना काय. ओक बरं सर असं बोलला तर? तुम्ही तर आपण तर माणूस जाऊ नका आपण बरं महोदय हे आप आपण बॅन होऊ शकतो लवकर असं अ बोलला तर.
का?
का तिकडे पाऊस वगैरे आहे का?
नाही, नाही पाऊस वगैरे काही नाही ते चांदणे दिसतात
चांदण्या दिसतात.
ह
चांदण्या दिसतात.
ई अ ईदचा चांद दिसतो इथे.
ईदचा चांंद अहो मी पण ते मोहरमला वगैरे रोजा पकडतो बघा मला खूप छान वाटतं मला भक्ती आहे त्यावर आणि. शरू कर हो असायलाच पाहिजे आसायला च हवे. होथेणतरी म मध्य प्र्राशन करून हल्ला हल्ला करत आहे कल्ला करत आहे. खूप छान खूप छम अप्रतिम हे.
ते
तुम्ही वारी वगैरेला जाता का हो? नाही पण तसाच जर तो मध्य प्राशन करणारा कल्लाकारचा असेल. तर मला खालचा दगड उचलून अ त्या त्या कपाळावर स्पर्श करायला लागलेत दगडाचा सोन त्याला द्यायला लागेल. हो तुम्ही वारीला जाता का हो?
वारी
वारी नाही की ओ. हो मी गेलेलो मागच्या वेळी. एकदाच खूप छान वाटलं बघा. लोकं मदत वगैरे करतात. लोकं जेवण वगैरे घेऊन येतात हो हो भी भला तुम चकून बळत आहे का बीसंस्था बीसंस्था तर खूप मदत करते बघा आम्हाला त्यासाठी
ब संस्थान
ह संस्थान अ पदाच वाटली बी संस्थांनी जेवण पण दिलेलं
जेवण पण दिलेल होय
हो ही संस्था खूप छान संस्था य बघा ते खूप मदत त्यांनी त्या रात्री काय माहित नाहीवर का मला आम्ही पुढेच चालत गेलो नंतर ते गाडीवररून आले होते
काही किती वेळ झालाय साडेतीीन महिने साडे
साडेतीन म्हज साडेतीन
क झालेेत
साडेतीीन काय झाले
मी काय बोलतोय हे हे माझ्या अ कार्यात जोडले जाणार का
कारच कठले झालंता हे तुमच्या कार्यात नाही पण तुम्हाला रेफर म्हणून ऐंशी रुपये मिळतील याचे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या कार्यात जुळेल ते हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हशपाल आवाज येतोय का माझा हॅलो
हो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो हॅलो हॅलो हो तुम्ही येताय का
आता येतोय का आवाज येतो
आवाजेतवा हो हो मी तरुम्ही म्हटलं कार्य किती करायला लागते कमीत कमी कार्यत आता तुमच्या मर्जीने करावे लागतात तुमच्या मर्जीवरर असते पुढचे कार्य येण्यासाठी समजा आम्ही पंधराच कार्य पूर्ण केले तर तर येऊ शकते येऊ शकते
दहा केले तर
तरीही येऊ शकते
हा कारण एवढं काय
एवढी काय ह्याची गरज आहे मला ह्याची काय एवढी गरज नाही मला चालेल चालेल
माझ्या माझ्या पृष्ठभागाची अ साल निघाली सकाळी
हो खयस काय कशी काय हो
होय तर
काय खाल्ले खाल्लेलं का मवचा स्प्रे मारलेला प्रश्नपत्रिका बघून रसन पत्रिका खूप अवघड होती का अह काार पा हारव हुडकीित हो हो
आणि मी गेलो सकाळी सहाला पोहोचलो मी अ ससा वाटला
पावसात भिजत वगैरे हा तुम्हाला लेट झाला वेळ झाला का तुम्हाला
वेळ नाही माझे शार्प अ अ दार दारदार साडेआठ साडेआठ वाजेपर्यंत वेळ होती घेत अं दरवाजे बंद होण्याचे
त्याच्या आधी मी मी पोहोचलो खूप छान खूप छान
तसं उपस्थ्र आणण्याची वेळ सातच होती
असू दे असू दे त्याला काय होत नाही तेवढं चालतय त पेपर वन पेपर पेपर पहिला मी फार छान सोडवला आहे हो का असे कचे माझे तीस मार्स कुठे गेले नाही
चेनग
असे किती पेपर असतात तीन
तीन तीन
म्हणजे तुम्हाला तीस पडणार आहेत त्यात सामान्यतच नाही असतो हा पण ती सामान्य नसते फार फार अवघड असते
ओके
हां
त्याने हळूहळू अ ख
काल रात्रीची खाल्लेली वर अ मुखाद्वारे वर आहे त्या लागते व खूप अवघड असऑफच पाहिली तुम्हाला कोणता आधार वगैरे आहे का इसपाल असता
ए आर्कररी
अजून एक अ अशे ऐंशी एकंद आपली झाली की परत दुसरा अ संपर्क पण पूर्ण होतो हो हो शकतो अ बाकीच्या विषयांबद्दल सांगू शकता का तुमच्या
प्रथमे श्
काय हॅलो महोदय काय बोलत होता काय काय बोलत होता प्रथमेश करेल ना पूर्ण अ नाही प्रथमेश कोणत्याच गोष्टीत पूर्ण करू शकत नाही प्रथमेशला आधी कॉलेज पूर्ण करायची गरज आहे कारण मला पंधरा पंधरा संपर्क तरी पूर्ण पाहिज प्रथमेश बघायला हवं प्रथमेश खूप ते प्रथमेश मला तर वाटते ना कारण कस होईल ह मला पुढच्या आप चक्कर यायची गरज आहे त्वच्या कार्याची सर्वांनाच गरज असते सर
काय म्हणता
काय म्हणत तुमच्या कारणाची सर्वांनाच गरज असते मला जरा पेपरबद्दल सांगा ना बाकीच
परत सांगतो तुम्हाला भेटल्यावर
लेले माझ्या बगला वर येतात तर व काय खेळतो आता काचामचा गोटी खेळतो हा तर व काय खेळतो आता का चमचा गोटी खेळतो हाते वखे तो चलले चकी घरातल्यांसोबत कय त्यांसोबत कि्याप घरातल्यांसोबत का बाहेरच्यासोबत
घर घर विकालतत
स का का
ब
किंवा घराला पेट नव्हतो आणि कोळसे विकतो खूप छान खूप छान चांगला बिझनेस ह करतोय तो हो फार फार तेय बेड आहे खूप छान तो मला वाटतंय काहीतरी करेल लाईफ मध्ये
हो तो करण्याच्याच मार्गावर आहे घर विकण्याच्या मार्गावर आहे तो
पश अर मला दुसरा कॉल येतो आहे मी कट करू का
हा हा करा ना करा ना कराम